ब काय करायलास?
काय नाही. त स्वैपाक करत होतो.
तु आणि कधीपसून, तु आणि कधी पसून अगं स्वातीला कॉल कर तो काय ते कॉल माझा वेस्टच गेला पूर्ण दहा मिनिट बोललो. तिझा कॉल माझं झालं म्हणजे तिचं जे टास्क होतं ते कम्प्लीट झालं. आणि माझा कॉल लावलोय आणि इथ माझ्यात काही दिसना तिं तिच्यात कॉल सुरू होतात, काय माहीत आणि माझ्यात नंतर तिचा कॉल झाल्यावर एक दहा मिनिटं ती चालू ठेवली, मी म्हणलं असू दे. माझ्यातच दिसना तुझ्यात दिसायल तर कट करू नको मग दहा दहा मिनट कट केली आणि झीरो कंद दाखवत.
मग तिला दाखवली म्हटलं तिला तीच लावली असेल ग.
मी लावलेलो.
अग तेच अस हो ते बे ना आता दुपारी बस दोन तीन म्हण झाला नाही आपोआपच. हम्म..
काय समज ना आज दुपार स्वयंपाक का करालास. काय बोल
तो भात घातलो.
वेळ के ग आमचं जेवण होऊन झोपायला गेली दोघ.
नाही बे पाणी सुटलेलं ग. मग त्या पाणीभरूपर्यंत मी गेलो आता जेवायच.
बरोबर.
मग माझ्या आईला तेवढं शिकरण नव्हती ती तिच्यापुरं एकाच आंब्याच करून खायल्या. मला नाही आजीला आवडत नाही त्यामुळे तिच्या तिच्या वाटनीच एकाचच खाऊ करून खायली ती.
हा हा हा अग ती मला काकी बोललीत. एक दहा मिनिटाचा कॉल झाला तर ऐंशी रुपये मिळते ते आपल्या सेकंड वरुन ते मेजून त्यांनी पेमेंट देतात. मग म धीला कॉल केल तो काय काय फक्त हॅलो बोलला आणि कटच केली माज मीज
झरो सेकदचच झालेत.
माझी तीन झाले सेकड हे चौथ कॉले जे तुला मी केले. ते कुठे तरू चालूये.
ते तर असं तीन चार सेकंदाचेयत बाकीचे
हा आपण ते केवढे कॉल मि
तिथे ते तीसच नाहीय चौथ तीस आठ्ठेचाळीस पन्नास पर्यंत किती पण येत्यात कॉल
होय आपण जस वाढवत गेलो.
झाल्या हा पल्लीच तर तीस झालं खर तरी पण अजून
होय एकेकांना पन्नास ते ग्रुप टाकलत कि एक स्क्रीन शॉट.
सगळ्यांसघ असं किती काय काय बोलायचं.
पण दहा ते ते पन्नास कंप्लीट करण्यापेक्षा आपण जे बोलतोय की नाही त्याला पेमेंटे म्हणजे आता दहा मिनिटे मी तुझ्याशी बोललो तर ऐशी रुपये म्हणजे मी आपलं पाच जरी कॉल झाले समज तर मग आपल्याला अ किती चारशे रुपये भेटतात पाच कॉलला दोनशे रुपयाला एक कॉल म्हटल तर
का सांग ग प पल्लीने पण केलीच पनतिला कि नई तीनशे अठरा रुपये काय कि भेटले ग
तेवढं तरी आपल्या या बोलण्यावर पण आहे. नाही आपलं शुद्ध म्हणजे ते काय स्पष्ट त्या वगैरे काय असते ते बोलायचं ते इम्पॉर्टंट आहे आमच गावठी भाषा
हॅलो
पूर्ण जे करते ते आपलं सगळं चेक करत्यात वाटत आपण जे बोलायलोय तेच
करण सो
घरी कोण मला स्वाती काय म्हणली त्यां त्यांनी फोन आहे ती काय केली त्यांच्या कार्या डाउनलोड करून तेवढं हे, काही टास्क कम्प्लीट केले. आणि त्यांना म्हणजे असं दोन्ही फोन आणि याच्यावरून कॉल सुरू करते आणि स्वतःच किंवा घरातले असले की घरात कम्फर्टेबली बोलू शकतोय दहा मिनिटं काय मग किती काय दिवस बरी बोलली तरी काय वाटत नाही मग तुमच्या
नाही कोण पण डाऊनलोड केलं तर त्यांच्यात प्रोपाईल टास्क येतये
होय म्हण बाई म्हणले आमच्या घरातल्याच्या मोबाईलवरून आता दोन तीन फोन असल्यामुळे ती काही कर्या एक झाल्यावर एक लगेच होत नाही कॉल म्हण एक झाल्यावर दुसर करायला पाहिजे मग दुसरं केल्यावर तिसरं ह्याला केलं तर चालतंय
नाही होतय मी पल्लीला केलोय तसं तीन चार वेळा
व्हय मग चालतंय की मग चालतय की
तु तू काय परव टिकेली गेलेलीथ
हम्म अगं काय झालं जाणारच होतो मी पण आणि शिल्पाला मिच बोललेलो की बघ हे अस तो हाय जाऊया काय म्हण आणि आमची वहिणी गावाला गेल्या ग, गेलेली मग आजच आल ती मग घरात कोण नव्हत घरातली कामं नको काय मम्मीला एकटेला जमत नाही बाई अमं
व्हॅलिडिटीच निघलं कास्ट व्हॅलिडिटी
मी ओपन मधच भरणार आहे एक लाख वीस हजार रुपये व्हलिडिटी साठी देण्यापेक्षा फी भ
अ काय पंचवीस ते तीस हजार फी आहे मला वाटतं
नाही नाही ते कसं आहे माहिती आहे सोनी तेज अ म्हणजे ओपनवाल्यांना कास्टवाल्यांना क सिस्टीम मा कॅपरांड मध्ये जर सिलेक्ट झालं कॅपराऊंड म कस क कटऑफ लागतात आता ऐंशी टक्के ऐंशी पर्सेंट चा असं तीन-चार राऊंड असतात कणी त्याचं त्यांनी सारखं सारखं घेतात हला फर्स्ट राऊंड ला झालं सकंड ला सर सत्तर पर्सेंट आहेला मग अस होत त्यांच फायनल कट ऑफ लागते म त्यातन त्यांनी कॅप राऊंड म्हणजे कॅप राऊंड म्हणजे काय असते कॉलेजचा काय संबंध नाही कॉलेज वाल्यांना गव्हर्मेंट सीट अलॉट करून देते आमच्याकडून एवढे सीट घ्या आणि यांची फी काय गव्हर्नमेंट भरते कप आ एक व फी त्या. त्यांची असली कॉलेजची आता मला कॅप राऊंड मधन सीट मिळाली तर गव्हर्नमेंटच आम्ही फॉर्म भरलं तर, ती फी त्यांना अलॉट होते. त्यां डायरेक्ट. मग ते नसेल आता डिक. डि. के. टिच. तेरा पर्सेंटला पण ऍडमिशन झालय ते इ्स्टिट्यू लेव्हलला. म्हणजे. कॉलेज कोटामधून ते घेत्यात. तेव्हा त्यांना सगळी फी भरायला लागते, प्लस आपल् मार्क्स कमी अस. आल्यामुळे आपल्याला डोनेशन भराय लागते स.
पण पण शिल्पीला टास्क. म्हणल भेटणार की तिला कशाला फी भरायला लागल.
नाही होय तिला भर भरायला लागणारच नाही, पण कॅप रांऊ ड मधन सीट मिळालं तर गव्हर्नमेंट सीट मिळालं तरच की कॉलेजवाले प्रायव्हेट असतय त्यांच. त्यांनी कशाला काष्ठ. तर बघतील, किंवा काय बघतील. त्यांना गव्हर्नमेंट सुविधा मिळत नाही ना.
नाही डीकेटीवाला काय म्हणाला म्हण कास्टवाल्यांच तर कास्टमधनच होतय, पण तू जर सानीच व्हॅलिडिटी निघना नव्हं, व्हॅलिडिटी निघल नसल्यावर मग तु अ ओपनमधन भर काय लई फी नाहीं, फी सगळी माफ काय आणि कॉलेजची फी जेवढं भरायला लागत, वीस ते पंच पंचवीस ते तीस हजार पर्यंत असं.
अस हाय होय?
हम्म.
मग प्लस डोनेशन काय तर म्हणालता बाई मला.
असल पण डीकेटीला काय डोनेशन वगैरे नस
डीके टीला बघायचं आता, डीकेटीलाच घ्याव म्हणालोय. डिकेटी लाच घेऊ शकतोय वेगळीकडं कुठं घालणार आहेत का आम्हाला.
हम्म. तेच की.
थांब हं माझ्या झालंय काय बघतो. मग तुझं कॉल करूया अजून सात मिनट झाल्यात. ह
हे आपलं काय विषय काय म्हणतो, हा जे जे मगदुमला पण हाय, पण तिथं पण शंभर टक्के प्लेसमेंट हाय. पण ते जयसिंगपूरला आहे नव्हं.
जयसिंगपूरला हाय, आमच्या दिदींचं गाव तेच आहे. त्यांच्या घरापासून कॉलेज फक्त अर्धा किलोमीटर हाय.
पण कोमे दोन वर्ष
ते नाही कि त्यामुळ पाहुणे- त्यात मग मी तीन वर्ष तिथंच काढलो असतो की-
हा.
मग तीन वर्ष पण त्या जे मग तुमला घ्यायचं आपलं, पहिला फॅन तेच ठरत होते एसी पेक्षा. मग दिदीचा तवाच लग्न झालं. तर झालं असतं. बघायचं. माझ, आता ते कॅप राऊंड साठी ना, अस कॉलेज आपल्याला सिलेक्ट करायचे असते. अ एक असं लिस्ट काढून मग ते फर्स्ट प्रेफरन्स कुठल्याला देतोय आपण ते त्यांनी त्यांच्या मार्क्स नुसार चेक करत असतात
तुला खरी बोल माहिती आहे कीती हम्म.
फस्ट प्रेफरन्स माझ्या तिकटीच असेल सेकंड वालं हे जे जे मधून अशे सात, आठ- तरी काढायला पाहिजे कॉलेज
नाही तुला तुला चौपन्न टक्के चौ तुला किती?
सर्वांनी
त नाही ना मग भेटतंय तुला- शिल्पीच जरा मला वाटालय.
पलेस अगं मला तरी मार्क चांगले आहेत, अ बघ आता नव्याण्णव नाही, नव्याण्व नाही, रतीश त्राण्यवं मार्कवाल्यांना त्र्यंत्तर टक्के असू शकतय तर मा जर आठ्ठयाऐंशी मार्क्स आहेत.
हम्म.
मग अठ्ठ्यांऐशी मार्क्सला ऍटलिस्ट साठ प्लस तरी पाहिजे होतं.
आहे, हच पर्सेंटेजच मला काय कळलं नाही.
आता ह्या-
थांबा कुमे ए भई देव कधीच झोपलंत सगळ्यांचं जेऊन. हो मी बघितलेस रात्रीच आणि म्हणजे आता दिवसभर दया.
ते सेंटरनुसार असते सोने. सेंटर किती जास्त तर मार्क्स पडलेले असतात क नाही तिथ मग आमचे कमी ते असं होतंय.
पण हे असं नको कनई? हुशार मुल मुलींमुळे म्हणजे जे मिडल असते त्यांना लय हा तोटा होतंय गं.
ती सृष्टी पळ फडतरे माहिती माहितीये का तुला?
हा.
आठ्यानावं पर्सेंट आहेत.
मग हे असं आपल्यासारखच नुकसान होतंय खर त्यांनी असं करायला नको. जे म्हणजेे त्यांचं त्यांचं जे रियल मार्क हायत ते
आलं पाहिजेल. बघ की बाई निदान अठ्ठयाऐंशी ना मला म्हणजे वाटलेलं म्हणजे ते सर पण सांगितले कॅल्क्युलेशन त्यानुसार मी सगळे तर प्लस माझं धरलेलं, झालं असतं तेवढं
जर जरा झुणका बघ ग, मांज, जर तुम बघ म्हणजे होय तेवढ झालंच असत. का कारण
कानू जा तीन- तीन
कितीे?
तीन
तीन टक्के
हा- हा नशीब कसले काढले. ह ना.
कोमे. होतो मी लावतो.
थांब आहे तू लावतयेऊ नको कु मी ठेवते थांब. हॅलो तू ठेव नको मी लावतो मी ठेवतो थांब अ. झालं काय? अ
हो.